नमस्कार!
येतो का माझा आवाज ह कोणत्या गावाला चालला.
इकड वेईचकावाला. मुलाच्या सासरवाडीला.
एक मिनिटात
हाव का
कोणत्या गावाला चालल्या
मुलाच्या सासरवाडीला
अच्छा मुलाच्या सासरवाडीला
हो सुनेच्या माहेरी
हो हो
हू ते पंढरपूर पंढरपूरला गेले होते ना
अच्छा
मग भेटायला
हो हो हो हो आता पंढरपूरची ही चालू आहे ना वारी
हा येऊन गेले ते फिरून लवकर येऊन गेले
हो नाही मग गर्दी वाढते ना खूप
हो मग दर्शन होत नाही आता त्यांचं दर्शन झालं मग आता येऊन गेले म त्यांना भेटायला साडी ड्रेस
अच्छे ते न्यावं लागते
हो
म्हणजे ते पूजा करतात ना
कसली
म्हणजे कोणते तीर्थाला वगैरे गेल्यानंतर ते घरी त्याची पूजा करत तात ना छोटीशीे तेव्हा ते
ते अ म्हणजे ते अ पूर्ण तीर्थ फिरून आल्यावर ती पूजा करतात
अच्छा
हो
हो ना
हो ते पाणी आणता तिथून
हा हा
आणि मग ते गंगा पूजन असतं ते
हो आमच्याकडे त्याला माऊंद म्हणते
मौन म्हणता का आमच्याकडे गंगा पूजन म्हणता हू
त्यामध्ये आमच्याकडे कसं ते छोटीशी कथा करतात
हू हू
सत्यनारायण ची पूजा
हा हा
आणि त्यानंतर म्हणजे ते ब्राह्मण वगैरे बोलवता त्यांच्या हाताने पूजा करून घेता सत्यनारायणची
हो
आणि जेवण देतात जस आपलं म्हणजे जस होईल तसं जसं चार लोकं पाच लोक जे जेवढं आपल्यान होईल तेवढं
हो इकडे येता का मग आमच्या गावाकडे येता का तुम्ही इकड का तुमचं इकड काहीच कॉन्टॅक्ट नाही
नाही आम्ही तिकडे आता तसं पाहतो म्हटलं तर माझं भरपूर असं पाहणं फिरणं झालंय
हा नाही असं नातेवाईक असतील ना कोणी इकडं का नाही
तिकडे आता कोणी नातेवाईकते नाही आहे.
नाही का हा.
माझ्या बाबाच्या ओळखीच्या होते तिकडे कारण की माझ्या बाबाची कसं? तिकडे त्या साईडला ड्युटी होती ना अकोलावा शिमला वगैरे..
हा हा हा अकोला पण आमच्या इथून लांबे.
नाही त्या साइड ला होती एरिगेशन डिपार्टमेंट ला होते माझी बाबा.
हो.
हम त्यांच्यामुळे त्यांची आहे भरपूर जणांसोबत ओळखी पण माझी नाहीये जास्त.
हम्म ह म्हणजे याना नाही आहे म्हला.
नाही काही आता कसं आहे तिकडे कोणते नातेवाईक नाही आहे ना आमचे.
हो.
नातेवाईकसले तरही नव्हते.
हो ना.
ते बाईक आमचे सगळे इकडे नागपूर डिग्रस.. यवतमाळ इकडे आहे. सर्व नातेवाईकांचे.
फिरायला यायचं ना मग इकडं आमच्याकडे आता आपली ओळख झाली यायचं ना.
ते तर यूज म्हणा आता आता वर्षातून एक टूर राहतोच आमचा फिरण्याचा. हा थोड चेंजेस म्हणून आम्ही.. थोड जात राहतो थोडफार एक दोन दिवसासाठी.. ग म्हण माहेाते उन्या.. तोसाठी. पण असं बाहेर ठिकाणी तसं पचता ह्या वेस आम्ही दिवाळीला पचमळीला गेलो होतो.
हा.
हा. त्याच्या मागच्या दिवाळीला आम्ही त्या उज्जैन खांडवायला गेलो होतो.
असेत.
हा म्हणजे वर्षातून एकदा तरी येतो फिरून. तेवढं चेंज म्हणून पण होऊन जाते मुलांना पण आपल्याला पण.
बरोबर.
मग काही सुट्ट्या मिळत नाही आता बिजी शेड्यूल होऊन जाते पूर्ण
हा हा.
ह ना.
या तर इकडे जर उपरल हा
तुम्ही कोणत्या? गावाला चालले आता.
नांद्र, नांद्र.
नांद्र कुठे? आहे हे.
नेरकडे. साखरी मा साखरी माहिती?
नाही मला नेर माहित आहे फक्त नेर, धुळे, नंदुरबार.
नेरकडे आहे मगते. हम. नाही ना आम्ही दोघ जण येत ना.
अच्छा! अच्छा! गाडीवर आणि म्हणजे किती? लांब आहे तिथून.
इथून बसने ज गेलं ना, आता बायांच अर्ध भाडये.
अच्छा.
बसने गेलं तर पन्नास रुपये लागता.
अर्धये तिकीटमध्ये ना?
हा अर्ध्या तिकीट मध्ये.. माणसांना जास्त लागताना म फुल तिकीट.
फुल तिकीट. माणांची फुल तिकीट आहे ना.
हम्म. अभय. मी पन्नास रुपया मध्ये चालली जाते बसने.
हो. बरोबर आहे ना. होऊन जाते ना.
म मा जवळे गाव काय लांब नही.
हो ते ते तुम्ही कार्डं बनवलं असेल ना?
बनवलं ना. पण अजून चालू नाही झालं ते. ऑगस्ट मध्ये चालू होणारे.
अर पण त्यामध्ये तर असं ऐकलंय की मी. म्हणजे त्यात कसं आपल्याला रिचार्ज करावं लागेल. तरच होईल. असं मी ऐकलं.
काय माहितीय आता? आपण वापरलं नाही. म्हणून आपल्याला माहिती नाही. बाया काही पण सांगता. बयांचं नाही ऐकायचं.
आपण मोबाईल मध्ये जंस रिचार्ज करतो ना. जंस ए टी एम मध्ये कसं राहते आपलं ए टी एम.
हम्म हम्म.
ए टी एम मध्ये जसे पैसे राहतात ना आपले. आणि कार्ड केल्यानंतर ते मायनस होऊन जातात. तस प्रकार आहे म्हणते हा. आपल्या अकाउंटमध्ये पैसे ठेवावं लागेल.
हम्म हम्म.
आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ते कंडक्टरकडे ते कार्ड देऊ आपलं.
हम्म.
त ते स्कॅन करून. मग जिथे जायचं आहे. त ते पैसे त्यातून ते मायनस होतील.
असंय का?
हा असं आहे ते. असं मी ऐकलं आहे. पण आता नक्की माहित ना हो मी नाही केलाय ते कार्ड.
करून घ्यायचं. केव्हा पण म्हणजे, हम्म.
करायला काही नाहीे हे.
हे म्हणतात का? तू बस मी कधी जाते. नागपूरला तुला त तुला बसपेक्षा तू तर ट्रॅव्हल्स, मी ट्रॅव्हल्सनीच जाते. मी बसनी जात नाही.
तरी टाईम येऊनच जातो असं. एखाद्या वेळेस प्रसंग येतोच बसने जायला.
आणि शक्यतो हेच राहते सोबत. आणि जायचं असलं तर मी ट्रॅव्हल्सनी जाते. आणि तिकून मी ओला करून जाते माहेरी.
हा.
हम्म हम्म. म्हणजे आमचे मुलं जरा गिनगिणी आहे ना. गर्दी नाही. फस् त नाही. तसं नाही. सवय नसल्यामुळं. त्याच्यामुळे मग हे ते मला म्हणे की, तुला काय गरज आहे बा. तिथे लाईन मध्ये उभं राहाचं कार्डसाठी
हुं..
तू बसने कधी जाते का? तूर तर त्रास येते म्हणे बसने जायचा.
सायबरवाले पण करताना राहू द्यायचं वाया नाई जात ना,
वाया नाही जात पण आता कसं आहे काकू कोण सांगन यांना
वाय जात नाही कारण ना, आता आमचा पण बसनं एवढा प्रवास नाही होतं. पण काढून घेतलेलं आहे कारण,, त्याच्यावरून पण अडथळा येऊन जातो तो, टाइम येऊनच जातो तो.
टाईम तर येतेच हे आपल्यालाही माहिन्या मान्य आहे, पण आता घरच्या लोकांना कोण सांगणार त्यांना? होय ना त्यांच्यासमोर काय चालतंय आपलं.
केव्हा काय टाईम येऊन जाईल ते नाही सांगता येत काही.
हा ना
हा
तेच तर
असंं असतयं म्हणून काढून घेतलं मग, सुनीचं सुद्धा काढून घेतलं मी तिच्या पप्पांच्या नावानी. हं
हो का
तिच्या वडिलांच्या नावाने काढून घेतलं मी सूनेचं पण,
नाही बरं झालं ना.
कारण त्या एखाद्या वेळेस ती कडनं बुक पण करून घेता ते.
हो
हूं अस्सं आता रेल्वेने तर तो आने बंदच करून दिलं, हूं
हं हूं.. यांना म्हटलं होतं मी तसच माग- कुठं ऐकते आपलं.
सायबरवाले पण करून देता, एवढं हे ते जास्त पैसे घेतात थोडे.
हो ते मला वाटते दोनशे रुपये काहीतरी आहे,
तिथं जर केलं ना, बस स्टँडला तर दोनशे रुपये घेता.
हो बस स्टँडचे दोनशे रुपये आहे.
हो आणि असं कार्ड घ्यायच्या वेळेस दीडशे घेता म्हणे.
अच्छा
हूं
हो का
तसं आहे हो मग आता आम्ही करून आलेलो आहे, अजून आमचं कार्ड काय आलेलं नाही.
अच्छा
हूं... ये काई-काई म्हणजे असं लोचा पण होऊन जातो ना,,
हो
त्याच्यामुळे ते कार्ड काढलेल्या आहेत म्हणे असं सांगता.
होउ का.
हम्, पाच वर्षात रेन्यु कराव लागतं.
पाच वर्षांनी, हो रिन्यू कराव लागते ना पाच वर्षांनी.
हम्म.
असं आहे, काय जेवण, अ? ओ
अजून नाही, नाही नाही नाश्ता पण नाही.
तरी
आम्ही डायरेक्ट आता तिकडेच जेवण करू.
हो का?
हो त्यांनी तिकडं स्वयंपाक केलेला आहे ना.
हो हो. माझा नाष्टा झाला.
हा.
आता आंघोळ करते आणि गजान महाराजाची पोती वाचते. मुलांना आणायला एकाला आणायला जावं लागते पुतण्याला. बारा वाजता आणि माझे मुलं तीन वाजता येतात साडेतीन पर्यंत घरी त्यांना आणावं जावं लागते. नाही ते कसे त्याचे पप्पाला थोडं बरं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याला नेऊन दिलं मी. त्यांना गाडी ने येत ना चालवता.
हा.
एकत्र राहता का वेगवेगळं?
नाही वेगवेगळेच आहे मी. थोड दूर राहतात ते मग मी माझ्या मुलांना सोडून देते.
हम्म.
आणि तसेच तिघून तिकडे जाते.
हा हा.
ना त्याला घेते मग नऊ वाजता.
हम्.
त्याला तिथे आणि या त्याच्या शाळेला आणि मग घरी वापस येते.
हा हा.
ऑन ड्युटी चालू आहे माझी सध्या.
हा. लवकर आंघोळ करायची बाई, बाईने लवकर आंघोळ करायची.
नाही ते बरोबर आहे. पण मुलांना कसं दोघांनाही अगोदर नेऊन द्यावं लागते आणि पाऊस खूप चालू आहे.
आणि मग पूर्ण ओल-ओल होऊन जाते. पावसामध्ये, रोड आमचे खूप खराब आहे. हा इतकंय म्हणजे अ थो-थोडा रोड इतकं खराब आहे इतकी भीती वाटायला लागते, तरी मी तिची बॅग कैरी ती बॅग मध्ये पॅक केली होती मुलीची.. !
हम्म.
ती पडली चिखलामध्ये, ते बरं का ते पॅक होती म्हणून, त्याच्यामुळे माझे मी पूर्ण चिकलाने भरू गेली होती, म्हणून मी त्या आघोळीच्या भांगडीत नाय ते कुणाला मग मस्त सगळे काम झाले की छान आंघोळ करते. मग आपलं, चालू दयाचं स्वयंपाकाचं दोघां दोघांचे डब्बे राहतात ना, ब्रेकफास्ट आणि लंच.
हम्म-हम्म.
त्याच्यामुळे, ठीक आहे. ठेऊ.
हो चालेल.
जेव्हा टाइम भेटल तेव्हा फोन करल मला.
हो-हो करण.
हा, ठीक आहे, ठीक आहे.